हॅलो.
येतो का आवाज?
हो येतोय.
पाऊस चालू आहे का काय?
हो भरपूर पाऊस चालू
हम् ह
तुमच्याकडे नाहीये का
आमच्याकडे भरपूर आहे आजच सुरुवात झाली हो चांगली
हम्म हम्म काय करताय तुम्ही
आणि भुई मगाच बी फोडत
अच्छा बरं आज तुमचा बड्डे आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
हो धन्यवाद.
मग आज काय प्लॅनिंग?
या ना तुमच्यासाठी कधी तयार आहे आम्ही
घरीच का बाहेर जायचंय कुठं?
आज चतुर्थी आहे वो
मग घरीच का
हा म आता पाहू उपवास आहे
हा हा
हा आणि पाऊस एवढा चालू आहे कुठे बाहेर जाता पावसाचे
हा हा
हम गेले का दादां ते गेले खाणं काही चांगलं
हाच ना तेच म्हणत होते मी हॉटेलिंगच जेवण काही व्यवस्थित नाही, हा दिदी गेली. दादा घरीच आहे त्याच्या सध्या सुट्ट्या चालू आहे. तो आहे घरीच
एक्झाम झाली असल ना
हा एक्झाम झालीये त्याची अजूनय आहे वाट त अजून थोडा दिवस सुट्या
हा ह
हुं
अजून काही
नाही नाही बसले ब्लाउजांच काम करत
आक्का आली काव यात्रेवरून?
नाही ना आजून ह्याला होती ती आज सकाळी फोन केला ना महाकालेश्वराला
हा हा
हुं हू झालंय शेवटच हे त्यांचा आता हा बरी बरी तब्येत परतिच्याच प्रवासला राहतीन ते आता
हा
उज्जैन पासूनच सुरवात करताना परत उज्जैन येऊन थांबत्या ना. कालच पोहोचलेले इथे उज्जैनला महिनाभर दोन दाब ना मग
हा
हुं पाऊस पाणी काही नाही अगं तिकड अ ह
ह आणि इकडचं झालंय का गंगासागर झालंय अक्काच
तिचं सगळं झालंय. आता हे दोनदाम डबल झालं तिचं हा नाही अजून तिला ते ये राय ह अमरनाथला जायची इच्छा आहे. अमरनाथ ह अमरनाथ राहिलंय तेवढंच
हा हा अमरनाथला जायला माणसं घाबरात आहे इला लईच बाई
मग ते काय ती म्हणते आता काय राहिलच नाही ना
असं थोडीच तुमचं नाही राहिलं आमचं आहे ना अजून तुमच्या सा
तिला याला जायला नाही म्हणतोता आम्ही बैटीने ऐकल नाही त्याव्हाबी हम्म पाई पाई नर्मदा परिक्रमाला
हा मावशीमच्या पाणी खातत कोणी बरोबर
हम्म मावशी त्या नाहीय म बहिणीच्या मम्मी पप्पा काका मावशी आजी
त्यांची फॅमिली असा
आणि त्या अण्णाचा मित्र य तिथंच त्याची मम्मी आहे म्हणे हाय घरचे घरचे माणसं सातठ जण त्रास त्यां ना तिकड केदारनाथच झाला थोडा तिकड पाऊस लागला ना सर्दी ख कल्या त्रास झाला बाकी नाही काही झालं मग
हा काकां ते जायलाच मावशी काकांते का का म्हणायचे पुर्री सगळं झाल्याशिवाय जाऊ नका आलंत आलं नाही तर गेलं
तर सचचे भई आं घडे खूप हा मी नाही का मग मार्च हा जून मध्येच गेलो होतो ना अठरा जून ला गेलो होतो आम्ही पण आमचं नशिब चांगलं आ मला पाऊस म्हणजे कुठच नाही लागला
हा
यावेेळेस म्हणजे खूप पाऊसच
मागच्या वर्षी आपल्याकडे पाऊस जास्त होता तिकडे कमी होता या वर्षी आपल्याकडे कमी तिकडे जास्त
हम
हम्म
म्हणजे काय दर्शनान ते झाले व्यवस्थित आता ये जून म्हंटल्यावरच पंच्या शाळा भरून जातय ना त्याच्या गर्दी कमी होऊ जाते नाग
गर्दी कमी होऊ बर लोकां सातालाय लोकत फॅडे तिकडडे फिरायचं आणि तिकड फिरायचं सारखं तेवढंच राहतात त्याच्यामध्येज तिथं प्रत्येक देवस्थानाला गर्दी
हा ना
सा इथ नवशा गणपती लागेल तरी गरदी
सगळी इकडच गरदायला लागली यार आताच आहे ना पाच मिनिट आणि काय होईल माणसाचं काही नाही त्याच्यामुळं
हा ते आहे
जगू घ्यायचं बसं
जगून घ्यायचं
हम्म प्रतक ठिकाणचं शेवटी पावित्र्य ते वेगळंच राहत ग
त्या भूमीला पाय लागल्याशिवाय न
केलं महत्व खर
हम्
हम् आता हेच वारीला पाहिले किती गर्दी आहे पंढरपूरच्या
तरी आग त्या दिवशी आम्हाला हा म्हणत होता वाळू खूप कमी म्हणा ग रर्दी या वर्षात
पुढं जाऊन गर्दी वाढत ये कारम
आता त वारीवाल्या ना पाऊसही लागला असं
नसेल लागेल सिनर पासून पुढं नाही राहत पाऊस एवढा आता आज सिन्नर मध्ये जातील ना आज पोहोचतील संध्याकाळी
काल होते वाटत पळशाला ना
आज हा रात्री पळशात होते पळशातून निघाले हा तस सिन्नर आज संध्याकाळी सिन्नर उद्या सिन्नर ते हिराई ना लोणावाडी लोणारवाडी जील लोणारवाडीला दुपारचा नाही ना मग कम राहील ना संध्याकाळच्या हा नाही हो हा सिन्नर लोणारवाडी तेच ते हा तेच ते लावणार वाडीथ ते पोचले असतील बहुतेक आता हा हा गेले ना आज हे गेले कोण कोण गेला काय माहितीय आज दहा जण दहा जण दहा जण आहे ना
हम्म हम्म
अजून वाळून ते जायचे
हा ना
हा गाडीच्या एवढा ना गर्दीच व्हायची सहा महिन्याला प या काही बैलांच सामान नाही त्यात पायला काय गाडी नाही होतील माण मग काही नाही एवढे नाही राहायचं पाऊस रात नाही
हम्
एक एक वायरी कराय लागेल
हा पोरण ना मोठं होऊ देव
नाही नाही आ तला पोर मोठ कयचे का पर बाड हम ह जाऊ आता हा
त्याच्यामुळे नाही होणार शक्य
नाही आपण एवढे
विठोबाच जसं बोलाव ना असेल तस
तस देवाचं बोलवून आल्याशिवाय कोणी निघत नाही
हम्म
हा हा
योग राहतय कोणच्या्य गोष्टीचे नाही का
हा होईल होईल सगळं होईल
हम्म
हम्
ु जाऊ शकती तरी ठरवलं तरी
आ
तू ठरवलं तू तू जाऊ शकते बस
हा अजून काही
घरी करायला कोणी असलं म्हणजे थोडस टेन्शन
टेन्शन फ्री राहत ना आता सारख्या म्हणून राहिल्या मला हा राधिक का काईम नाही ह त्या व माण तिकडं पाठवायला लागत होत
हम्म
बसून गेल्यास सांग ते मी एवढं चालले एवढं हे त मला काहीच नाही वात अच
अगं तरी मलाच टेन्शन आलं होत म्हणलं यांचा एवढं त्रास चालू यांनाच सध्या आणि एवढी लोटा लाटे मध नाही या ना तर असो म्हंटलं बाई काही
हा हा ना असे दो अजून दोन चार ठेपे घेतले असं त्यांनी बरोबर रिपेर झाला आहे
हा पळसा्यापर्यंत गेला अस तरी झाला अस
हा हा मग काय फिरून गेला असत कोणी घ्यायला त्यांना
हम्म आपल्या गावातलं सासूबाई जाणार आहे ना
आं
गावातल्या सासूबाई जाणारे मोठ्या मोठ्या ते म्हणत कठ का जायचे
त्या विशय सुोडू
म् नाही जाणार का
हा
मग म्हंटलंय ना ग त्या देवश आमला ते
हा हा पाठवते हा यांचे पाच म स्कॉल आले मला
आह
हा हा यांचे पाच मिस कॉल आले मला ते तुला घे पाठवायला
हा का माता
हे शाहूला सांगायचं शाहचा फोन लागत नसल तो तो गाडीत जाऊन बसतेला
हा हा पाऊस पण चालू इ ती रात
पाऊस गावात गावात तिच्या मैत्रिणी बरोबर जाते ती ना हीडे रिंगांची पोळगे एक दिवस येते तर एक दिवस येत नाही
हा हा गावातून आहे का कोणी
गावातल्या पोरी इथं तिंगच्या
हा
त्यांच्या
ह सोबत असलं म्हणजे मग नाही बरं वार
हो चालेल चला करू ख बंदा हा कोणी पाहिजे सोबत